हॅलो
येत आवाज
आता येतोय काय करताय तई
काहीच काही नाही आत्ताच आवरलं बसल होत न बुक वाचत बसली होती हो हो आवड सर्व
आणि पाऊस वगैरे आहे तुमच्या इथे
नाही ना वाट बघतोय
हो पाऊस खूपच कमी आहे ह्या वर्षी तर
हो ना अजून आलाच नाहीये आमच्याकडे एकदा पण आवाज येतोय का
तेच हो हो येतोय आता येतोय हा बोला तेच म्हटलं मग आपण कसं मिला ना परण घराची कामं वगैरे सगळं आवरून मु बाहे कामात करून मग सगळं सांळावं लागत ना ठ
ते तर आहेच आजकाल महिलांना पण गरजच आहे कि स्वतःच काहीतरी करायचं
हो आणि म्हणजे ति पार स्टेबल असे तर मग घरच्या पण लोक तिला मान देतात ना नाही तर घरी तर ती मोलकरणी सारखीच असते ते घरचे काम करते आणखी ते मुलांना सांभाळायचं मग अजून घरचे लोक म्हणतात तू करतेच काय ठ्ठ
असंच असत.
हम्म. तेच ना म्हणजे कस आता जरी महिलांच कस ते सक्षम जरी अस. त्यांना त्यांचा पाया उभं असतना तर घरचे लोक पण त्यांना मान देतात मगर आणि सुरुवात म ना घरापासूनच होते घर लोक जर ते चांगल्या पद्धतीने ट्रीट करत असतील तर चांगल्या पद्धतीने ट्रीट करतात असं असत. हॅलो.
आजकाल ऑनलाइन ऑनलाइन. पद्धती पद्धतीमुळे तर आ भरपूर सोपं झालेय पण घरून पण काही ना काही करू शकतो.
हो. ऑनलाईन काम पण म्हणजे ते कसं जी श शिकलेली स्त्री असेल. किंवा त्यांच एज्युकेशन झालेलं असेल अशाच स्त्रिया करू शकतात पण ज्या म्हणजे शिकलेल्या नाही. अ ज्या स्त्रियांच्या ते पायावर स्टेबल नाहीय त्यांच्या हुबे नाहीय तर मग त्यांना थोडीशी अडचण निर्माणच होते. आणि त्यांच्या साठी कस मग आपण शिवण क्लास घेऊ शकतो त्यांना शिकवू शकतो. तो आणखीन मग त्याच्या ज्वेलरी हो हम्
शिकलेल्या जरी नसल तरी त्यांच्या पण काहीतरी कला असते ना त्याचा त्यांना फायदा होतोच फक्त त्यांना पण एवढंच की त्यांना जाणून द्याव लागत की तुम्ही तुमच्या मध्ये ही कला आहे तुम्ही हे करू शकता ते करू शकता असं
हो आणखीन ज्वेलरी मेकिंग असेल सोप बनवायचं असेल. छोट्या गोष्टी शिकवला. आपल्या त्या गोष्टी येतात पण म. आपल आपल्या जवळद महिला यायला पाहिजेत शिकायला पाहिजे त्यांची जि अस आपण शिकवायला तयार आहे पण त्यांची पण जिद्. अस
त्यासाठी असा एखादा उपक्रम राबवला पाहिजे, की जेणेकरून त्यांनाही माहिती. होईल की फ्री ऑफ कॉस्ट आहे आपल्याकडे. शिकवू शकतो स्टार्टिंगला फ्री ऑफ कॉस्ट चार पाच दिवस का होईना असे कोर्सेस आपण. घेतोय तुम्ही त्यामध्ये सामिल व्हा तुमचाच फायदा आहे, असं त्यांना काही. तरी सांगितलं पाहिजे तेव्हा होईल ते.
हो नक्कीच पण आता मी आमचा जो एरिया आहे त इथे ना अशा महिला आहे ज्या त्यांच्या पायार उभ्या नाही आणि मेन म्हणजे ते शिलेला आहेत शिक्षण वगैरे झालं नसल्यामुळे मग त्यांना असं भीती निीित निर्माण होते आम्हीू शकू नाही, करू शकू आमच शिक्षण झालेलं नाही आम्हाला हे. येईल की नाही येईल. पहिले सगळ्यात पहिले आपला आम आहे, की भीती म्हणजे काढणार त्यांच्या मनातून ती भीती निघाली. म्हणजे मग हळूहळू ते. त्यांच्या काम करतात मग ते कसं शिवण पण आलेच काही महिला जरा आल्यात. तर त्या म्हणतात क आम्हाला गळ येत नाही ब्लाज वर शिवाय च त्या. गणित आहे बते सांगत मग त्यांना आपण शिकवायच त्यांना प्रॉपरण नाही पण जो मेजरिंग टे असतो त्याच्याने भाकार कसा करायचा आणखी तुमच्याकडे मोबाईल. मोबालचा वापर करून तुम्ही कस मॅथमॅटिक्स कर. शकतात तुमच्या ब्लाउजच्या वगैरे माप कसं घ्यायचं फिंगल करायची. शिवायच कस सगळं शिकवतो.
हम्म हम्म. आत्ताच आम्ही पण. परिसरामध्ये एक उपक्रम राबवला होता. तर इथे पण आहेत अशिक्षित महिला आहेत, असं नाही येत असं नाही. अशिक्षित महिला आहे, पण त्यांच्यामध्ये एक जिद्द मी बघितली की त्यांना काहीतरी स्वतःच वेग. अस्त्व निर्माण करायच तर मग त्यांना आम अगरबती कशी. इ ते बनवून आणलं होत धूप बनवून आणली होती, त्याशिवाय त्यांनी छोट्या छोट्या गवऱ्या पण बन. नोंद आणल्या होत्या.
हा.
खूप सुंदर बनवलं होत त्यांना. जे प्रशिक्षण दिलं त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घेतला, आणि आता स्वतःचा बिझनेस. चालू केलं आणि काही संस्था आहेत, की त्या लोन मिळून देण्यासाठी म कर मलाना तर त्याचा पण फायदा होत, म्हणजे त्यांना त्यां. उद्योग सुरू करून दता य तो.
महिलांना फायदा होतो. आणि मी दोन पैसे त्यांच्या हातात येतात, ना तेव्हा त्यांना जिद्द निर्माण होते की हा पैसे. काम केहि ्ही च्या महिलाार्ट के शच्या मग मला लान श म हो मग त्यानंतर नऊवारी साडीचा क्रेझ चालु आहे लग्नांमध्ये तर नऊवारी साडी वगैरे त्यांना शिकवुन शिकवली त्यांनी नऊवारी साडी शिवली सुद्धा आणि विकल्या सुद्धा त्यांनी आणि त्यांनी डे ऑर्डर सुधा येतात आता हो आता सुद्धा ऑर्डर येतात त्यांच्याकडे की नऊवारी साडी. शिवायची तर एखाद वेळेस कस जास्त दिवस
अजून अॅडिशनलडिशनल म्हणून त्या काय म्हणत मुलाचे गणवेश
हो पण इथे कस मुलांचे गणवेश मुलां साठी ना मोठी कंपनी असते ना तर तिथे याने ऑर्डर दिलेला अस. शाळेवाल्यांनी तर मग डायरेक्टली त्या कंपनीकडून तयार होतात मग त्यांना आम्ही सांगितलंय की बाबा तुम्ही जर कंपनीला पण जॉईन झाली तिथे पण तुम्ही काम कटिंग वगैरे करून द्यायचं तरीपण तुम्हाला चांगला पगार भेटतो पंधरा वीस हजार आरामानेच भेटतात मग त्यासाठी त्यांना गवर्नमेंटचे सर्टिफिकेट आणून आम्ही तयार करून दिलेल आहे म्हणजे ते कस आता घरी जरी त्यांनी महिलांनी स्टार्ट केलं. त्या जास्त इस्ट्रुमेंट लागतात शिलाई मशीन तेवढे लागतात मुलांची क्वांटिटी तेवढी असेल तर मग महिला पण त्यांना लागतील मग त्यापेक्षा तुम्ही इथे तुमचं. छोटी आहे त्यामुळ तुम्ही डायरेक्ट कंपनीत जा तिथं तुम्ही अप्लाय करा. नंतर तुमच्याकडे तर सर्टिफिकेट आहेच मग तुम्हाला आरामाने घेऊन देतील ते लोक
हम्म हम्म हम्म छान आयडिया आहे हि पण कमी खर्चामध्ये आणि इन्कम
चांगला हो. आणि ते कसं तिथे टाईम टू टाइम असत आणि घरी म्हटलं म्हणजे आपल्याला सगळं काम आवरून वगैरे सगळं सांभाळून मग आपल्याला ते काम करावं लागेल आणि तेवढी मेन म्हणजे जागा पाहिजे तेवढी जागाच नसेल तर मग काम होणं अशक्यच आहे
ते पण आहेच
अस आहे हम्म अ बोला ना
बाकी काय म्हणता अजून कोण कोणते उपक्रम राबवताय तुम्ही सध्या
आमच इथे ना आता सध्या ज्वेलरी मेकिंगचा चालू आहे ज्वेलरी मेकिंग म मआपण नेकलेस तयार करतो काना तयार करतो ह ब्रेसलेट तयार करतो चाड तयार करतो आणि ते पण मग शिकवून शंतर मग कस तयार करतात स्वतःून आणि मग बा जी वस्तु आपल्याला दुकानात जी त्यांनी तयार केलेली वस्तू दुकानात शंभरला भे तर त्यांना सांगतो आम्ही की तुम्ही पन्नासला विका म्हणजे कसं तुमची फक्त मेहनत आहे बनवण्याची आणि तुम्हाला रॉ मटेरियल वगैरे आम्ही देतोय तर मग त्या पन्नास रुपये पण तुमचे निघाले तर भरपूर आहे मग एक वेळेस त असं महिलाने काय केलेलं तिने ना बाजारात विकले पन्नास रुपयाला आणि तीच तीच वस्तू त्यांना दुकानात शंभर रुपयाला भेटत होती जे समोरच्या व्यक्ती खरेदी मी कधी घेतले ना त्यांना तर मग मी स्वतः मग दुकानात गेली दुकानात गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्हाला हवेत का अशी वस्तू आम्ही पन्नास रुपयाला देतोय तर ते बोलले की हा म्हणे आम्हाला बल्क क्वांटिटीमध्ये पाहिजे तर मग त्यांच्याकडून हजार क्वांटिटी म्हणजे त्यांनी ऑर्डर दिला हजार नेकलेसच्या तर हजार नेकलेस आम्ही त्यांना बनवून दिले होते आणि त्याच रेंजमध्ये जी रेंज मध्ये आम्ही विकत होतो बाहेर त्याच रेंजमध्ये त्यांना आम्ही बनवून दिले शंभरदा विकले दिडशेला विकले असे विकले झा मग लोक जे ओळखीचे होते तुम्ही पन्नास ला विकत होते मग तुम्ही तिथे दयला लागले मग त्यामुळे ते आम्हाला शंभर दीडशेला देतात मग तश लोकांना सुद्धा आम्ही मग आमच्या प्रतीने पन्नास रुपयाला द्यायला लागलो मग त्या वस्तू ह ज्यांना ज्यांना माहिती होती आमच्याकडे त्या वस्तू भेटतात मग ते आपोआप आमच्याकडे येतात
हो मार्केटिंग तर पार्ट गरजेचच आहे कोणती गोष्ट करायची असेल
त्यांना बोलता येत नाही मग त्यांना कम्युनिकेट नीट करता येत नाही समोरच्या व्यक्तीशी तर मग त्या त्यांच्या वतीने मीच जाते मग तिथे मग तिथे शॉप वगैरे वर गेल्यानंतर मग त्यांना सॅम्पल दाखवणं असेल मग एक दोन महिलांना घेऊन जाते ज्याला इंटरेस्ट आहे मार्ेटिंगमध्येध्ये की बा मला पण करायचंय अस काम तर मग त्यांना माझ्यासोबत घेऊन जाते आणि त्यांना स क अस अस त्यांच्याशी बोलायच मग भाव असा ठरवायचा मग क्वांटिटी अशी घ्यायची मग ते बरोबर करतात सगळं
हम्म छन छान आयडिया म्हणजे त्यांना ट्रेनिंग पण एक वेळ होऊन जातं आणि आपलं काम पण होतंय
हो आणि ते कस आता आपलं कामच आहे की त्यांना ट्रेन करायचं मग ते आपल्या सोब ते स्वतःहूनच म्हणताती मॅडम आम्ही पण तुमसोबत येऊग आम् सगतो ठीक आहे तुम्ही पण या आमच्या सोबत म्हणेजे आले की त्यांना तेपण शिकायला आणि मेन म्हणजे आम्ही सोपेकंगण करो आता नॅच आता सोप तुम्हाला पण माहिती की आघोळीचे सोप कसे या लागले सगळे युक्त असते त्याचामुळे पिंपल्स होतात त्या पतात डार्क स्पॉटस चेऱ्यावर त्यामुळे मग आम्ही घरच्या घरी नॅचरल सोप वगरे पण तयार करोतो असेल चारकोल चा असेल आणखी मग मुलतानी मातीचा असेल पलाश असत प परसच झाड म्हणतो आपण त्याला परस झाडपून जे पान असतात ना त्याचे पावडर त्याच्यापासून एक साबण तयार होतो तो अतिशय म्हणजे शरीरासाठी चांगला असतो तसे साबण असतील तर ज्या लोक स्किन प्रॉब्लेम आहे किंवा जे लोकना नॅचरल वस्तू आवडते वापरायला तर त्यांच्या आ तो विकतो हो आणि ते लोक पण म्हणजे आवडी ने घेतात आणि त्याची काय एवढी जास्त त्या रेंजची आम्ही ठेवलेली नाहीये पन्नास ग्रॅम चा जो सोप असतो त्याच्या आम्ही तीस रुपये रेंज म्हणजे समोरच्या व्यक्ती सुद्धा आरामाने तो घेऊ शकतो आणि एकदा एकदा तरी युज करू शकतो मग स्टार्टिंगला या महिलांनी बनवलं ना तर त्यांच्याकडून कोणी घ्यायचं नाही त्यां साे च ह्या महिलानी काही केलं असेल ब अस तर मग सॅम्पल म्हणून फ्री मध्ये वाटले होते हे सा सो
ठीक आहे ठीक आहे चालेल ऑर्डर असली ना तर मी तुम्हाला कळवते तेव्हा तुमच्यासोबत बोलून खूप छान वाटत.
हो हो धन्यवाद धन्यवाद
हो